हॅलो.
काय कारालाय?
काय नाही बघ.
काय चाललंय आणी?
काय नाही तुझं काय चाललंय.
काय नाही बसलोय बघा.
जेवलीस?
जेवलो बघा तुम्ही?
जेवलोय मी सकाळी नाश्ता केलो आता जेवायचं होतं मी म्हणल दोन -अडीच वाजेपर्यंत य आता दोन अजून गेले तरी अजून आलेले नाहीत, वाट बघून बघून भूक लागून जायची माझी
आता आज सुट्टी आहे म्हणलं निवांत फिरणार की ओ.
आता सांग आपणच वाट बघत बसायचं खुळ्यासारखं त्यांनी बसत्यात फिरत...
असच असतय, त्यांना एक दिवस सुट्टी म्हटल्यावर त्यांनी फिरत्यात त्यांनी विचार करत नाहित की आपल्यासाठी कोणत वाईट बघालय त्यांनी पण म्हणतात नाही एकच दिवस सुट्टी आम्हाला जातो परत मित्र आहेत का?
कुठलं कोण रोजच असतात त्यांना संध्याकाळी वेळ ना कुठे आलो. का आला? मित्र भेटला सुट्टी दिवशी ही दुसऱ्यास सुट्टी दिवशी गेलो का गेला मित्र होता मित्राच असं झालं मित्रांान तस केलं मित्राच हे आहे मित्राच ते आहे मित्राच ह्याव आणि मित्राच त याव
असू देव कस आहे माहते काय आपलं एक फक्त मुलींचाच तेवढी म मित्र मैत्रणी सुटत्यात लागल्या नंतर का त्यांना वेळच नसतोय प सुटत नाही ना त्यामुळे त्यांना चालते आणि जात असतात आपल्याला जायला मिळत नाही का कारण आपल्याला वेळ नसतोय केवढा
अवो खरं एवढं जरा सुद्धा घरात पाय थांबवायचा नाही
हम् त्यां आलं की नाही सांगायचं एक दिवस तर घरी राहावं माझ्याबरोर मला तर वेळ द्या थोडा तर द्या म्हणायचं
कुठला वेळ घरात असला म्हणजे जरा जरा हम फिरायला तथं फिरायला त्यांना लगेच दुख नाही येतं काम करून कटाळोय पाय दुखायलाय हात दुखायलाय फिरायला कुठे जातो आम्ही सकाळी सकाळी लवकर जातो त बघ फिरायला
त्याला मॉर्निंग वॉक म्हणत्यात ते फीरायला जायचं नसत त्याला फक्त फिट राहण्यासाठी
तसल नाही तसलं सगळी फिरते आता आणि तसल फिरायला नाही कोणतरी मेलं की त्याच्या मयती माती किंवा मातीला आम्ही पाठचच जातो
असं सांगायला व्हय मी म्हणते रोज सकाळी तुम्ही चालाय जातय म्हणजे फिट राहण्यासाठी जातय
कूटलं ग सकाळ सकाळ काय हुठल्या हुठल्या मला पहिल स्वयपाकाचं बघाय लागतय चहा नाश्त्याच असंच कुणाची तर काहीतरी एमर्जन्सी असली तर आम्ही घरातन बाहेर पडतोय नाहीतर शक्यतो लग्ना नंतर कधीतरी सकाळी त्यांनी साडेसात ला जात कामावर त्याच्या अगोदर त्यांना चहा नाश्ता नाही डबा नाही नेत जेवायला येतात
मग ठीक आहे तर एवढं सकाळ सकाळी म्हणजे तुम्हाला चारलाच उटाय लागत असेल डब्यासाठी मग
नाही पाचला उठत बाई चारला काय उठत दिवसभर डोळ चोळत बसायला लागेल मला वय
आणि रात्री झोपाय तुम्हाला किती वाजतात मग
सव्वा अकरा पर्यंत झोपतेच की सगळे घरातले कामं वावरून पोरांना ते सगळं व्यवस्थित झोपून
नाही सव्वा अकरा वाजता सव्वा अकरा पर्यंत झोपतय झोपतय मी तेच्या पुडं नाही जागि रहात होय आणि आजारी असं का तस
म्हणून मी सववा अकराला झोपलो की सकाळी बरोबर पाचचाला वाजल्यावरच उठतो आधी मध्ये मी काय उठाच नाही मला जाग जागच येत नाही
हा
हेने मग त्यात कुतरी भोकत होते मांजरा रडत होते याव झालं तेव्हा झालं मला काय ऐकाय येत नाही
वैताग अवो दिवसभर काम दिवसभर एवढे काम करताय असं म्हटलं कशाला तू मन सुद्धा राहत्या कट्टून झोपलं की झोपलं
सव्वा अकराला हातरूनवर पडलंय की सकाळी सव्वा म्हणजे पाच चा गजर वाजला कि सव्वा सहा वाजेपर्यंत तर म मी अंंगोळ करून बाथरूम मध्ये जातो थांबतच नाही जास्त आंघोळ करून आले की पहिला चहा नास्ता बघायचं ते झालं की साडे सहा वाजेपर्यंत देवपूजा तोपर्यंत त्याने उठून आंघोळ करून एका तासात म्हणजे त्याने आवरतात त्यांना साडेसहा ला उठवते जनी लवकर उठून करणार काय हा एक तासा अगोदर उठवते उठून आंघोळ करून चहा नाश्ता करून मग साडेसातला तर निघतात
हो त्यांनी उठून तर काय करणार आहेत काय म्हनुस स्वयंपा करणार का काय करणार करायचं आपल्याला म्हणलं त्यांना कशा लुटवायचं
होय त्यांनी उठून काय करत नाहीत
कुणाच्यातच करत नाहीत घ्या त्यानी बरं म्हणताल की बायक कशाला करून आल स्वयंपाक करायलाच की
होय पाण्याच तांब्या उठून घ्यायचं माहित आहे का बघ म्हणावं नवऱ्यांना
कधीतरी जेवायला बसलय नाश्ता दिलाय गडबडीने आणि इकडं काहीतरी आहेाय माझं काम त सरकलोय पाणी दिला नाही पाणी दिला नाही असं करतात आणि पहिला पहिला तर ल गोंधळ ग बाई माझ नवीन नवीन लग्नत आल्यावर पाच पा वाजता उठून स्वयंपाक करायचं म्हंटले की मी तिथंच पेंगत बसायची
सवय नसत्या ना हो लाग ना ती पोरीना जास्त करून कस सवय नसते एवढ्या कामाची नोटाची सवय तर नसत्या
कुठली सवयण कुठलं काय म उठून बसायची पेंगात मग मला जागे करायची ती उठ मग स आमच्या आठ दिवस सांगितलं मला असं करत जात असं करत जात साडे सात वाजेपर्यंत त्याला कामाला घालवत जा म निवांत दिवसभर काम करत जा तुझी आम्ही काही दिवसभर तुला काय म्हणत नाही मागं लागत नाही कोण तुझ्या तिथे एवढंच बघ लक्षात ठेवलं सकाळी साडेसात वाजे आथ्यांना घरात ना कामाला घाल मग दिवसभर मग काम मग काय माझे साडेदारा सगळे काम आवडतात कपडे भांडी जेवण फरशी किचन सगळं आवरून जीथल्या तिथं काय राहत नाहीत काम माग आणि त्यावरून आणि मी कामाला जातोय
बघा मग आता सोय लागली की हो
सवय म्हणजे आता काम नसलं की अंग दुखतेय
नवीन नवीन एक दीड महिना तर दमवतोच दमवतो सगळ्यांना
एक दीड महिना मला सहा महिने दमवलंय मला रडायलाच येत ह्यांच्यात रडलोय मी मग पाटाच त उटाच यांना खादीला करून घालायेच असं म्हणायच मी
मम्मीच्या घरात कसं आपल्या एवढ्या लोक रुठवत नव्हतीत ना
उठत न उठत पण नव्हतं आणि कुणाला करून खायला घालायचंय कुणाची काळजी घ्यायचं हा विषयच नाही ग
आपल्या पण खायचं अजून लग्न झालेलं नाही तुझं त्यामुळे एवढं काही वाटत नाही
अ मला फक्त तुम्हाला खरं सांगतो मम्मी नाही नाही मम्मी गावाला गेली की माज अशी भ अशी पळता भुवते पप्पा साडेसातला कामाला जात त्यांना नाष्टा द्यायचाय म्हणले क उठायचं मी तर आता तुम्हा मम्मी मध्ये आठ दिवस गावायला लाेते दोन दिवस मला तर जमलंच नाही उठायला
हा
फक्त पाणी मण पटणार नाही तम्हांमच्या म्मीला आवडत नाही बीना अंगवायचं किचन म जायला मी पण जात नाही ोडा वत नाही म्हणून मी करती नाही आंोळ झाली मी कशाला हात लावत नाही तर त्या दिवशी मी पटणार नाही दोन दिवस पप्पांना मी बिना अंंगोळीत हात तोंडव फक्त हात धुतनं तोंड मणे मतलं पाहि प खोलीत गेले जे त्यांना नाश्ता दिला हा दिला आणि मग मी आंोळ केली म्मीला आमांग स म्मीला ऐ शिवाय दिले असते मला ते सग तेच म्हणते अजिबातीला आवडत नाही ती म्हणती आंोळ केल्याशवा यायची नाही इकड किचन मध्ये फिरकायचं बी नाही म्हणते देवारा पण त्याेतच असतोय ना
नाही आंघोळ केल्याशिवाय जायचच नाही आता आमची माझी पण लहान लहान मुलं आहेत सकाळ हात उठल की म्हटली ब्रश पाहियला हातात घेत्यात ब्रश घेतला की पहिला एक मी जातोय आंघोळी अगोदर मी जातोय आंघोळी अगोदर दोघं उठली की आंघोळी अंघोळीसाठी भांडत्यात अस असतंय जर - सवय लागेपर्यंत ग प्रत्येक गोष्टीची लई जडजड होतय आता एवढं सकाळी उठून सगळ्यांच स्वयपाक पाक तेन करून सगळं आवरून साडे दहा वाजता मी कामाला जाऊन - साडे सहा वाजता कामावरून येऊन आणि परत संध्याकाळ सगळ्यांचा स्वयंपाक करून आणि हसून खिळुन दंगा मस्ती करून आता दिवस कसा निघून जातात का नाही मलाच कळत नाही वर्णने मी म्हणत पटापटा पटा दिवस जातात का नाही आणि आईकडे गेलं की मला दोन दिवस राहू वाटतय तिसऱ्या दिवशी मला दम निघत नाही बई
अस वाटतंय अग ब य अजून उठल हा चवय आता चौदा वर्ष झालं की
ते सांगूय आता सासरची सासरची एवढी सवय लागल्या तुम्हाला - ते आता नाही हो जमणार म शक्य आहे तुम्हाला तिकडे राहायला
नाहीच होतच दोन दिवस
तीनशे तीनशे पासष्ट दिवसातला एक आठवडा तिकडं राहायचा आणि बाकीच दिवस इकडच राहायचेत की
इकड च वय सुरुवातीला सहा महिने रडत रडत बसलेली मी मी जाणार नाही मला तिथ लइ लवकर उठवत्यात मला सैयपाक कराय लावत्यात मला कपडे धुवायला लावत्यात मला असं करत्यात मला तसं करत्यात
असं म्हणायची आणि हे नि आलं की गप ह्यांच्या पाठी मागण यायची मी
संसाराची काळजी होती तुम्हाला
नाही मी आईला म्हणायची मम्मीला म्हणायची सारखी हॅलो मम्मीला म्हणायची सारखी मी की मी नाही येणा - णार मी नाही मी नाही जाणार मी नाही जाणार मी नाही जाणार सारखी म्हणायची मम्मी म्हणायची तसं नसते बाळ राहायच असतय आम्ही राहिलो नाही का त्रास अस - - य सुरुवातीला जरा त्रास हुतोय नंतर सवय लागते्या जायच असते जायच अस नाहीच जाणार म्हणायची ह्यांचा फोन आला की बोलायची पण नाही नवीन नवीन असताना मला जायचंच नाही हच्या घरी मी का बोलू मम्मी आमची लाई घाबरायची आता ही पुरगी राहत्या का काय जात्या का नाही जात्याक नाही आणि हेनी आलं त्याने गाडी दारात लावली कि म मी गुपचुपच आणि एक दिवस हेनी राहणार दुसऱ्या दिवशी हेनी काय म्हणायच अगोदर सकाळ सकाळ अवरून बॅग भरून मम्मी म्हणत्या जात्यास मग आता काय करू म्हणून जायलाच पाहिजे न्हव
अरे गप येणार घरी इथं आलं की बे चा पाडा पाठ त्योच ओटा पाच वाजता त्यांचा पहिला तच आलम सेट होता त्यात अजून पण काय बदल नाहीय बघ पाचचा आलार्म वाजायचा त असं अजून वाजतंय मोबाईल बदल क नाइ बदल खर आलाम पाचचाच हाय
तुम्हाला उठवण्यासाठी
नाहीतर काय
आवाज नीट ऐकत नाही
आता छान वागतेय ग करत वईल आठवलं तरी असं आता हयल ते त्यावेळी नकं नको झालेलं मला हे कातााळे येत मला घरात कावा तरी आ सुट्टी दिवशी शक्यतो आम्ही घरात फरशी बसायच अ नाही फरच्या दोन बाहेरच्या दोनच रूम मध्ये हात किचन होता तिथं चूल होती मग चुलीला काही शेणानं सारवायचं भिंतीला मातीनं असं लिय म्हणजे असं सारवायचंच होतच बाहेरच्याच दोन रूम फरशा होत्या त्या म एवढं काय वाटत नव्हतं इथ ह्यांचं सर सकळच फरशीच हलणं वरणं सगळं पुसतच बसायचं दिवस माझा कंटाळून जायच आणि संध्याकाळ नाही गप्पा मारतस हो आहे की इिथं खान झालं तिथं घाान झालं जेवलं पुूसा फरशी नाष्टता केला सापडच
मला बी तेच वाटतं कधी क ते पहिल्या काळातलंच बरच हो लुटून काढलं की विषय सग काम वाचायला वाचत होत महिन्यातन नाही महिन्यात दोन महिन्यात एकदा सारवा लागाय तु ना
हम्म आठ दहा दिवसाला ग महिना दोन महिने धुरवा उडेल की
ते मला माहत नाहीच होड कारण आमच्या मामाकड पहिलं होत आता त्यांनी पण फर्श घातला तिथं बे तर नाही सारावाय त्यामुळे मला माहित नाही सारावतत कधी आमचं पहिल्यापासून तुम्हाला सांगू इथं राहायला आल्यानंतर तर पासून पप्पानी घर घेतलं डायरेक्ट फरशांचंच घर आहे असं नाहीच त्यामुळे मला बी काय माहिित मला फर्जीपूजूनच सव या
हा आता नाहीत ग कुठं आता गावाकडे पण गेलीस का नाही हा
आमच्या मामाला म्हणती ते लही बाहेर होतं म्हणायचं मला गेली की नाही मामाला स म्हणते अह त्या पहिल्याच्या फर्शाच आप पहिल्याच शेरवलेलं बरं म्हणायची रोज रोज करायला लागत नव्हती म्हण मला काम आता फरशी पोून बघ तुम्हाला कटाळ तर खरंच कटाळ येत का पोर आमची दोन्ही लई आगाव यती बारकच कसं आ आता सात सात सहा्वी सातवीला गेलेय पण तरी पण तुम्हाला सांगतू काय तर सांणत जाणतच काय तर कधीच नीट काम करत नाही काम वाढवल्याशिवाय नाहीच त्याचं काम
बसे बाई असंच असतंय ग पोरांचं आणि कसं मातीच शेरा मातीची घर होती म्हलं की ते थोडा वेळ पसल्या नाही तर ते पाणी मुरत होत त्याच्यात आणि ते आपल्या मनाला हवेन सुकत होतं हा पुसायलाच लागत नव्हतं हे तस होत नाही हे सांडलं की चहा जर सांडला कणी आणि असं घसरण पाक वरण खालीपर्यंत उंबऱ्यापर्यंत ते वगळ येतंय मग ते जेव्हा ज तेव्हा पुसला तरच ते बरं दिसत ना चांग ल घाण होत्या ग फरशी म्हणतोय आपण काय त्यांच्या घरात फरशी आहे खर की फरशी पुसणार नाहीलाच माहित आहे फरशी काय आहे
ते फर्शीला विचरायचं नाही फरशीपासून अ्नीला विचरायचं म्हणून म्हणतोय आणि आता कुठे दिसत नाही तस सगळी सरस गावाकडे पण सगळ्यांच्या घरी आता फरशात बसवलेत सगळ्यांची जुनी घरं गेले त सगळ्यांनी सिमेंट कॉक्रिंट अस केलंय आणि खर्श बिरसा
आत्ताच्या आलेल्या आधीच्या बायकामध्ये कि आताच्या आलेल्या सुनानी सगळं घराच स्ट्रक्चरच बदलून टाकली म्हणतात
होय पहिलं चूल सारवली कि तिला हळदी कुंकू लावत होत आता आपण सात ना दोन वेळा किचन पुसतोय दोन वेळा गॅस धुतोय असतय आपल्या हा शिगडी लावत नाही. कधीतरी आठवणीन आठवणीन लक्षात ठेवूनच मग ते लावायला लागते.
ते बी कधी दसऱ्याला वगैरे पुजायला होते बघा दसऱ्याला... हा वर्षात नाही एकदा... हळदी कुंकू लागत शिगडीला दसऱ्याला पाडव्याला वगैरे.. पण वेळ नसतोय दसराच...
रोज आणि दिवसातन दोन वेळा पुसतोय सकाळी स्वयंपाक झाला किचन आवडायचं असतो तवा असतोय संध्याकाळी.... स्वयंपाक करून जेवायच्या अगोदर सगळं आवरतोय जेवून खाऊन तेव्हा आणि असतय... तेव्हा पण आपण त शेगडीला लावत नाही हळदी कुंकू रोज सकाळ संध्याकाळ.. करून खातो खर हळदी कुंकवाच काय आठवण होत नाही काय आठवण होत नाही चुलला कस आठवड्यात.... नाही एकदा सारवायची खरा ज्या दिवशी हळदी कुंकू लावला ते दुसऱ्या सारवायपर्यंत हळदी कुंकू दिसत. एवढं महत्व होतं आता काय राहिलं नाही सोड आणि आता काय... पहिल्या सर्व कोण करणार पण नाही एवढं आता आपण आता ह्या पिढीतला असून आपण.. करायला बघत नाही. इथनं पुढे येणार आहे तर काय करणार आहेत आपणच केलं नाही तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. आमचे सासु म्हणती आमचे सासु तू केलंस तर तुझ्यासून करणार आहे तूच केला नाही तुझ्यासून काय करायचं..
आपण किती पण करा येणारी पुढचीपिडी करराण्याची शक्यता लय कमी आहे. आताच्या पोरींना शेण राहून दे लुटून फशी सुद्धा पुसायला येत नाही.
होय पुसतच नाही त्या एक एक ठिकाणी असा ऐकतोय का नाही मी.. सासूला सासू अजून फरशी पुसते का तर सुनला फरशी पुसायला येत नाही.
फरशी पुसायला येत नाहीचा प्रश्न त्यांना पहिल्यापासून.. घरात त्यांच्या मम्मीने कधी करून दिले नसते ना.
आणि करायचं पण नसतं मुली आपलं म्हणून करायला बघत नाहीत आत्ताच्या... हा बाबा हा संसार माझा आहे. हे मी केलं पाहिजे हे जर मी केलं नाही तर मग माझ करणार कोण? असं म्हणून ते ते पडतय मग ती सासूचं कसं होतय क बा हिने केलं नाही. मग आपल्या आपण करायला पाहिजे घाण कश घरात ठेवायचे असं म्हणून मग त्या करते. त्या फक्त आपलं स्वतःच बेडरूम आवरणे ह्याच्या आपल्या इकडे काही करत नाहीत. सासु शंभर वेळा बोंबलाय लागतंय लक्षात देत नाहीत. लय मोडपणा कर आपलं म्हणून केलं तर सगळ्या गोष्टी आहेत बघ.. हे तुझं आहाय आणि हे माझं आहे म्हणून काय केलं तर काय होत नाही आणि आत्ताच्या मुली कशा... आई बापांना माझा दिले नाही तेवढंच माझं आहे. ते सासूच आहे ते सासूनाच बघून घेऊ दे ते माझं नाही. ते मी माझ मी माझ मी बघणार नाही म सासूचा पोरगा तू कसा माझा नवरा म्हणतेच ग..
तिला नवऱ्याला आपला.. सासूचा पोरगा असतो तोच नवरा तिचा असतो मग ती म्हणून दित्या का की बाई ग... ह्या हे तुझंच पोरगा आहे, हेच्यावर तुझा हक्क आहे, हेच्यावर माझा हक्क नाहीे असं म्हणतात. असं नाहीत म्हणत जोपर्यंत तू त्याला त्याला... चालायला शिकवला तोपर्यंत ठीक आहे आता माझ्या बरोबर लग्न करून घेतलेलं आता तुझा त्याचा संबंध संपलाय.
ते चुकीच आहे.
ते तू मी म्हणत्या खरं जगात असंच चालय. असंच चाललंय आत्ता- आता आमच्या माझ्या चुलत भावांची त्यां गावाकडे लग्न झालेत की नाही, त्यांचा... विषय तसंच चालय..
पहिल्याच्या पहिलाच सासूचा सोपा आहे घरात... आणि सूनच आणि नवीन आलेला आहे, मग सून कशी म्हणणार? हा माझा.. माझा हाय मग मी ह्याच्यावरच बसणार सासून माझ्या सोप्यावर बसायाचेच नाही. मग आता काय त्या सासूनं सुनेच्या पुढे बोंबेलायचे, सासू म्हणती तुझं आहे तूच बस माझं आहे माझ्यावर मीच बसती. असं आमच्या गावाकडे झालंय. मी गेलो तर आमची चुलतआजी होती हा चुलत आ चुलती होती ती सांगत होती असं करत्या बघ. तर काय बोलायचं, अन् काय म्हणायचं? हे माझ्या आईचं आहे. हे माझ्या बापाचं आहे.
मी पण हे ऐकलय सोडा. तुम्हाला करते थांबा एक मिनिटात.
हा हां
सोळा मिनिट झालं राव.